हा येतोय आवाज येते
येतोय किती दिवसांनी बोलतोय आपण
हा हो ना तीन साडेतीन महिने होऊन गेले
हो हो असं हाय बाय होतं पण असं बोलणं नाही होत या निमित्ताने आपण एकत्र येतो हे ना
हा आज कालशी बोलनच होत नाही आपण भारी भारी म्हणालो होतो की नंतर आपण संपर्क ठेवू
हो हो हो हो पण अजिबातच वेळ मिळत नाही सगळ्यांचच बिझी लाईफ झालंय
आमचं तर शिफ्टिंग छोट्याचं लग्न म्हणजे कोर्ट मॅरेजच होत पण धावपळच राहतेच ना घरात
हो हो हो ते करावंच लागतं हम
काय चाललंय आज भाज्या भाज्यांवरच परत बोलणं झालं
हा हा हा
हा बायकांना बोलायला काय भाज्यांन शिवाय
हो हहह तस काही विषय पण नाही लागत काहीही बोलू शकतो
बोलू शकता पण म्हनल भाज्याच का म्हनून ना दुसरं ही काय बोलू शकत ना राजकारणावर सोडलं तर इतरही काय विषय आहेत ना बोलायला
हम्म हम बरोबर
पण कॉमन बायकांचं तेच असत भाजी काय केली असं रेसिपी सांग रेसिपी व्हिडिओज पाठवते म्हणते एका ताईला त्या ह-ह-ह बऱ्याच भाज्या आपल्याकडच्या अन् त्यांच्याकडच्या आपल्याला माहित नसतात असं होतय ना
हो हो
हम्म ते सराट्याची भाजी केली होती सराटा सराटा हा
ऐकलंय मी
हा खूप सुंदर लागते रुचकर लागते एकदम
अच्छा
हा ते त्यांना पण माहिती नव्हतं म्हणजे त्यांना सराटा नावच माहिती नाहीये
नाही मी ऐकलेलं आहे खाली नाहीये पण ऐकलंय मी की छान लागते ती भाजी आणि आता काय पाऊस पडायला लागला ना इथून पुढे यायला लागतात सगळ्या भाज्या श्रावणात त भरपूरच भरपूर भाजी तुमच्या तिकडे मिळत असेल का मग केव्हाई
हो हो मिळते मिळते नाही नाही केव्हाही नाही पावसातच ये वाटा पण
अच्छा हा हा
ते तरोटा टाकळा म्हणतात ना अ कोकणातली भाजी टाकळा ते इकडे बेसुमार ये रस्त्याच्याकडेला वाढलेले पण इकडच्या कोणाला माहिती नाय की ह्याजी भाजी
भाजी करून खातात हो हो आणि आता ई यप पाऊस पडला ना की रानभाज्या खूप येतात भरपूर येत
खूप
हूं
आता वांगे, कांदे, बटाटे सगळे ठेवून द्यायचे भाज्या खायच्या.
भाज्या खायच्या पालेभाज्याच फक्त म काय ये आता मुलं लहान असले की मग खात नाहीत ना मोठे असले की त्यांच्यासाठी केलं त आपल्याला खायला होत मुलं खात नाहीत म्हणून आपणही करत नाही हरे यार कुठे दोन दोन भाज्या करायच्या जाऊ देेत
हो ना हो ना पण मुलांना पण कायतरी कटलेट वगैरे करून कायतरी
हा तरच त्याच्यामध्ये हो पराठ्यात वगैरे घालता येतात.
हम्म असं कायतरी आयडिया कराव लागते आई नावाच्या प्राण्याला
हो ते खरंय अ माझे तर दोन नमुणे दोन तरेचे येत. म्हणजे मुलगी की तिला सगळ आवडत तिला दिल न सगळं ॲटलिस्ट ट्राय तरी करेल आणि खाते ती बऱ्यापैकी सगळ भाज्या पण मुलगा नाही त्याला भाजी कोथंबीरी टाकलेली चालत नाही. त्याला अ झिर मोहोरी टाकली की तो म्हणतो किडे येत. त्याच्यामध्ये तो हातच लावत नाय भाजीला माझ्यासाठी त्याचं जेवण त्याचं जेवण हा खूप मोठा टास्क ये. जिरा राईस त्याला अजिबात आवडत नाही ते पाहिलं की तो म्हणतो आ किडे टाकलेत. सगळे हयाच्यामध्ये मी काणार नाय एकदाच फक्त मेथीत ची भाजी त्याला ट्राय केली होती. थोडीशी कडवट लागली तेव्हापासून नाही ग्रीन भाज जी म्हणजे मेथीच असते म ती कोथंबीर असेल तरीही नाही पालक असेल तरीही नाही. तू मला द्यायचीच नाय ती भाजी कड कशी तरी लागते मी खाणारच नाय इतकं मोठ टास्क असत पण मग आता मला आयड्या करायला लागते मी आपला पालक ब्लाच करून प्युरी करून घेते म डोश्याचं पीठ घेतलं डोश्याच्या पीठात टाकून करते अर ग्रीन डोसा बनवलाय आज मी कलर वाप
हा होनां आता चुना लावावां लागतो पोरांना
तेच तेच तेच म्हणजे आ आ आमच्याकडे मला त्याचं जेवण म्हणजे खूप मोठा टास्क असतो आणि रोज टिफिनला वेगळं घरी आल्यावर वेगळं परत संध्याकाळी काहीतरी परत रात्री काही तर दिवसभर डोक्यात तेच सुचवावं लागत आता ह्याला
तेच तेच तेच नाय जरा मोठ्या होईल तर म येईल त्याच्या लक्षात की बाबा वेगवेगळ्या भाज्या असतात असं तस हा तोपर्यंत आहे मग टास्कच आहे हा.
खूप मोठा टास्क आहे.
हम्म.
आता काल तो तिसरी ला आहे मुलगी सहावीला आहे. आता काल तर मी म्हणजे हा. काल तर मी सँडविच करते म्हटले म खूप एक्सायटेड होता अरे आज मम्मा सँडविच कर ती मला सँडविच खायला भेटणार आहे पण मी काय केलं अ ते अ सँडविच मेकर आहे ना नवीन निघालेत मी ते आणलेला तर ते बिना ब्रेडचं सँडविच होतं त्याच्यामध्ये म्हणजे ब्रेड नाही युज करायचं आपलं बॅ टर टाकून मग तो स्क्वेअर मध्ये बॅ ब्रेड सारखा बनतो. आणि म आतमध्ये फिलिंग करायचं. मग मी आतलं फिलिंग जे होतं ना त्याच्यात चीज भरपूर टाकलेलं बटर पनीर आवडतो मग पनीर पण टाकलेलं चीज पण टाकलं मध्ये दिसतानी इतकंच दिसत होतं. कि ह्याच्या आतमध्ये पनीर आणि चीज आहे. खायच तर आहे आणि मुगाची डाळ तर माझ्याकडे साली ची मुंगाचीडाळ भरपूर होती मग मी ती भिजवली एक दीड तास म त्याची मस्त फाईन पेस्ट केली त्यात आलं वगैरे सगळं टाकून नंतर रवा दही टाकलं आणि त्याचं बॅटर तयार करून मस्त त्याची साईड कोटिंग त्याची ठेवली मध्ये त्याची फिलिंग केली. गेलं चाललं आमच्याकडे ते फक्त कळलंच नाही की ह्याच्यात ब्रेड वेगळा लागतोय. नाही तर म आहे चल आण ब्रेड आणि कर ब्रेडच सँडविच.
हम्म कारण तेच पद्धत आहे ना पहिल्यापासून तर माहितीच नाही कोणाला बी हम्म.
हो हो तेच ना.
हम्म नवीन नवीन निघत राहतं काय-काय ते आपण ट्राय करत राहायचं.
ट्राय करत राहायचं म मुला लहान असल्यावर होतच एकदा मो ठी झाली कि मग कसलं ते हट्ट करत नाहीत आणि आपण ही हे नाही करत हम्म हम्म हो ना.
तर डोकं लावावं लागतं कारण मी बाबा गेल्या यायच्यातून आता सगळ्या धाक्याचं लग्न आता झालं तर मी आता आता ते लागतील त्या टास्कमध्ये हेच्या दोन तीन वर्षांनी.
हा हा.
आपण आपलं सांगत राहायचं हे कर ते कर हे
म आता फ्लॅट मोठा घेतला का म लग्न झाल्यावर का वेगळे वेगळे राहतय?
अ त्या नाही दोघं अजून ही राहतात आता मो ठा तिकड गेल्या वस्ती कुटे हो हो मोठ्या पहिल्यापासून काढला होता ना आम्ही आपलं तिघं राहत होतो. छोटा आणि आम्ही दोघं.
म आता तुम्ही एकत्रच आहे का म तुम्ही पण वेगळे आहेत?
अ मी इकडे एक पाय इकडे पाय येऊन जाऊन चौवीकडे उड्या मारते. टू बी एच के चा आहे दोघांचे पण.
आईची जबाबदारी संपत नाही ना. सगळीकडे जीव अडकतो इकडे जा तिकडे जा तिकडे जा इकडे जा. जिथे जे काम पडलंय ते करू ना.
मदतीला जायचं आता आपलं काम काय उरलो करा पुुरता. ज्यांनी बोलावले त्यांच्याकडे जाऊन राहायचं नवऱ्याचं काय नाय त्याला सगळे मिळतं खायला आपण आपल्याला कोण देते खायला इथं.
नाही नाही नाही, अजिबात नाही, बायकांचा संघर्षय हा.
हो ना, भांडे तरी घासा खरच नाहीतर द्या लसूण सोलून द्या, मसाला वाटून द्या.
हम्म! तुमच्याकडे आहेत का, तुम्ही अजूनही भाज्या वगैरे लावलेल्या?
हम्म! आता इकडे आम्ही एका आज म्हणजे, ह्या ताईंच्या गावाला आले ना, पंधरा दिवस झाल मी आमच्या संस्थेच्या कामासाठीच आले. तर इथे अ जायच, जुईचा बेल लावला, बुचाची झाडं लावली. आणि आता एक झाड, झाडावर मोठा प्रोग्राम घेते, मी पर्सनला पाठवेल. तर, झाडाच्या दृष्टिकोनातून आता खेड्यांकडे अजिबाज झाड नाही आहेत, खऱ्याना लोकसुद्धा तोडतायत, सरपन करतायत. ते जनजागृतीसाठी आता सध्या करायचय मला.
अच्छा!
आहे, छान वाटत, म्हणून सराट्याची भाजी
हम्म! तरीच म मी तोच विचार केला, की तुमच्या इकडे मिळाली का असं?
हम्! त्यान ताजी ताजी आणली, त्या इकडच्या शेजारच्या सुनेन, तिला असं, सराटा वगैरेकडे मस्त मी इथे फोटो पण काढला, म्हणजे रस्तच्या कडेचचे होते तती नाही खाव वाटत, ततिला म्हणल शेतातून आणशील का? तिने बिचारीने दिले आणून.
हा हा.
मजा आहे पण आमची इकड.
हो ना, नाही तसंही शहरातल्या लोकांना गावाकडे आवडतंच आवडतं.
हम्म!
आणि खरं काय, आपला कणा पण तोच आहे, त्याच्यामुळ आपल्याला पण बरं वाटतं.
हो. फॅनची गरजच नाही, धो धो हवा, इकडून तिकडून सगळं खुलं वातावरण.
हा. तेच होतं ना, मग शहरात काय आहे, सगळं पॉोल्युशन पोल्युशन, त्यापेक्षा बरं आहे आपलं.
तेच, आता का तर म्हाताऱ्यांचीच काळजी होती, आता आली नवीन सून. बघा तुमच तरी, का
हा बरोबर, तुम्ही त्याच्यामुळे अडकून जात होता नाही का?
हा.
पिल्ला गेली का तुमची सगळी म आता?
अर सगळी गेली, सगळी गेली, शेवटचे एक ते एका याच्या मित्राने घेतलं, तो जवळच राहतो मग, आम्ही कधी पण त्याला बघू शकतो असं.
एक दिले, सगळ्यांना दोन, दोन, दोन, दोन, दिली.
अच्छा! हा आता ते दोन एकत्र द्यावेच लागतात ना?
हम्म! आधी सहा झाली, आत्ता सात झाली होती.
हो ना बाई, मी पाहिलेलं त्यावेेळेस, म्हटलं बापरे! यांची म्हणजे किती करावं लागत त्यांच, त्याच्यात मग आता ती बाळणतीन, आणि एवढे बाळ म्हटल्यावर
आणि ते कुठे कुठे पळून जातात मग, आणि हिला काय माहती, कोण दूध पिलेल कोन नाही, ते परत राह त्यांन सगळं म्हणजे आईसारखं, बाळंतपण तीचं केलं. मानसीच. त्याला आवडय न. आता अजून तिसऱ्यांद दिसतो म्हणतो, आई अगं, ही दि - दिसतंय काहीतरी गडबड. आता ही मला परत कुठानेयत. असं, म्हणतो तो मला.
मग तुम्ही म्हणून, मग ते बिंदस्ताय. चालू दे, आई आहे बघायला.
ह, बघायला आई आहे. तेवढं करतोय. एक पाच - सहा दिवस करतो सगळं. नंतर एकदा का, मोठी लागली पिल्लं का, मग मी आहेच मग बघायला.
ह, अ तेस ना?
त्याच्या बायकोला, अजिबात आवडत नाही. माजरं. तिनं आधी सांगितल. ह्यांच, ह्या दोघांना पण हे करून आना दवाखान्यात नेऊन. मला, ह्यांची बाळंतपण करायला मि आलेली नाही. तिनं स्पष्ट सांगितलय त्याला.
मग, आता तर काय, तुम्हीच प्युअर. करावच लागेल.
आणि मी तर टूरवर. आता मनलं बसा, तुम्ही आता. दिसतीय गडबड तर आता करा तुमची तुम्ही आता. मी काय करू त्याला?
चाले. दहा मिनटं झाले, तुम्ही करता का मला? हा, तुम्ही करा मला. हो, हो.
बर. हो, हो.